हॅलो
हा ते ईंच पडतात तुमच्या
आमच्या सासूबाईंचं वर्षभर काय दीड वर्ष पडलेस जनता बँकमध्ये खातं होत
हा हा.
तलाही काय काय? मला वाटते वर्षभर त्यांनी पळापळी केलीत केलीत केलीत कोणच काय त्याची दाात घेतली नाही शेवटी मी आप जाऊ दे म्हटलं आहे तुम्ही पोस्टातच खातं काढा जा मग पोस्टात खातं काढ मग त्या लाडक्या महिनच आधार कार्ड ला लिंक असते ना बँक
हा.
ते सगळ केलं ऑनलाईन बँकिंग सगळं आणि मग आता पोस्टात पडाय बघर. महिन्याचे पडतात पोसत
पर कर हा ह.
ऍक्च्युली कसं झालं त्यांचं सेपरेट आहे ना रेशन कार्ड वगैरे जाऊबाई आणि माझं आणि आईंचं एकत्र आहे ना मग माझं काय पहिल्यापासून पडतातच पैसे
हा हा.
मग त्यांचंच पडलं नव्हतं.
होय.
मग आत्ता पडायलात त्यांचं आता तरी नाही म्हटलं तर झालं आता तीन चार महिने झाले पडायलात आता
पडायला नाच बंद झालं तर मध्ये पडायचं ते ठेवायचं
के वय सी
मग आणि परत अनेकदा केवायसी केलीत.
हा ते केवा्हायची कराल त त्यावेळी जरी तू फॉर्म भरले असतेस ना तरी चालला असत. होय मोबाईल वरती पण फॉर्म भरून भेटतोय लगेच ते महाई सेवा केंद्र आहे ना तिथं जायचं आणि खातं चालू करायं म्हण सांगायच आणि पोस्टाच सगळं डॉक्युमेंट घेऊन जायचं पोस्टात खातं काढून बरं पडते ते पोस्टातच आता माझं पण बँक चेंज करणार होतोय मी घर ति खातात पडते म्हणून गप बसवलोय आता
ह.
दुसरं बँक खातं चालू करून मग त्यात हे पेमेंटचं चालू करायला पाहिजे
हो चालत.
हे काय माझं गुगल पे आहे सोडत त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही
हा हा मग तुझे एकच खातय काय?
हम् माझं पण एकच आहे मग आता दुर्वाच आणि माझा असं काढायचं होतं. तिला दुर्वाज सेव्हंग पाहिजे म्हणून खरं दुवाच सेव्हंग आता पोस्टातच पाडलय मी
हा.
आपलं समृद्धी सुकन्या योजना म्हणून आहे ना. ते काय तरी अठरा वर्ष भरायचं आणि एकविसाव्या वर्षी त्याने पैसे देणार हहातात.
हा.
मग महिना पाचशे पाचशे भरते आत्ता वर्ष झालं. ह्या बड्डे ला
होय.
हम्म मार्चच्या बड्डेला वर्ष झालं.
हा.
किती अठरा वर्षं म्हटलं अजून लई लांब आहे.
होय अ. तुझं ते पहिल्या डिलिव्हरी चे आलते काय मग पैसे पाच हजार
आलते की
हा हा.
मातृवंदनाचं पहिलं. तीन हजार रुपये आली टीटीचा डोस घेतल्यावर दीड दीड हजार. आणि उरलेलं दोन हजार मला वाटते दुर्वा जन्मून दोन तीन वर्षांना आलेत मग ते होय ल बा ना ल
हा तर डिसेंबर ते प्रें डिसेंबर मर्यंतमा झाालत.
होय.
हां हां. सर्दी काय जाई ना आता दवाखान्याला जाऊन यायचं म्हणते. आणि हेनी पण नाईत आज आता मगाशी गेल्यात बघ तिकडे जाऊन भेट तून आलो सगळी चौकशी तर कराय पाहिजे ना त्यांच्या वेळेनुसार तेन काम पाहिजे. तिथं कसं झालंय आधी एक हाय ना मुलगी होती. मग तिचं काहीतरी आता लग्न वगैरे ठरवणार ना लग्न करून जाणार ती
व्हय.
त्या हिशोबाने त्यांनी ब शोधाय लागल्यात ग लेडीज एक. काय काम नाही आहे एवढं तरी
व्हय.
आता गणपतीत वगैरे काम असणार माझ्या मते भरपूर आणि इतर वेळेला काय मग छोटे मोठे आपले तेवढेच की ते हेच दुकान आहे गं. छोटे चहाचे कप. त्याचं अकाउंटिंगचं बिलिंक करायचं कॅशियरला.
हा हा.
ते पण आले आणि आता तिकड डिकेटी जवळ एक पण तिथं पण आपलं झेरॉक्स सेंटरला. ते पण आले. आता हे बघू हेनी काय म्हणतील त्या हिशोबानं हा तेच कि नाही ग काम हे हापडे का असं ना आपण बरं पडते ग तेवढंच.
आणि आता घरात बसून बसून लई कंटाळा आलाय बाई मला तर तुझा आवाज ऐकू येईना मला अंकु
हा अडकालाय काय.
कट कट व्हायलाय असा.
हा आता बघ आला काय.
हा आला बघ शिव काय करायलाय झोपलाय का.
त्यो झोपलाय बघा अजून तेच कुकर लावायचा हाय.
हा हा मग मावशी कशी भजी केली बघितलीस की नाही.
तेच की आपलं कांदा भजी केलती पिठात भिजऊन.
पातळ पीठ करत्या काय लई.
लई पातळ नही असं मध्य तेवढ का अस आर
हा हा.
एक एक एक एक
हो आत्ती आलती काय नाही मग.
नाहीआली दादा अलता ना ख पोळ्याच
ह आणि आजी बरी आहे काय ग? उठून तेण बसते काय आता?
अकराला.
अच्छा.
ते का काकाचं पण ऑपरेशन झालंय कि कमल मावशीच्या नवऱ्याचं
होय नव्ह.
दोनदा झालं म्हग पहिला तर झालं फ्री मध्ये.
आणि दो दोनदा केलं.
नंतर
अगं बाई.
परत ते टाक काढून
बापरे.
ह.
हालच की. तिला एक पाठव की ग ते कार्य अँप च
होय आशुला बघतो सांगतो आता. ते कसं दवाखाना देऊन जाऊन करायला न.
कोणाशिवाय का बरं तिकड नाही राहायला सासरी?
म्हणजे आता ते ऑपरेशन झाल्यामुळे मग ते दवाखान्यात थांबायला लागणार ते कोणत.
हा तरी पण पाठव. बसून कॉलतेन केहिले तरी चालते ग तेवढंच.
हो सांगत बी पाठ
ति जा नवरा काय करतेय ग?
ते एटीएम मध्ये पैसे भरतात.
हा हा हा तसं हाय व्हय.
हा कोल्हापूर ला असतात व येऊन जाऊन करतात.
हो मग आता दोघच आहे काय गेलेत काय भाऊजी कामाला?
होय सकाळी गेलात.
हा मग तू एकटीच असशील आता?
हो एकटीच आहे पोरा आहे.
भाई दरवाजा त्यांनी बंद करत जा मागचा.
आं
किचन मधला दरवाजा त्यांनी बंद करत जा म्हटलं कोण नसते-
होय बंद असतय आता जरा ते स्वयंपाक तर आले की इकडं तिकडं होत गरम होतय.
हा मोठी मोठी घर आहेत बाई तिच्या तेवढ
होय आणि गझपालीकड पडकी जागा आहे आणि
होय ग ते जरा तुम्ही पॅक करून घ्यायला पाहिजे. तेवढंच आता बरं पडतंय तुम्हाला पण.
प्यार द्याता बड्या कवा.
होय बरं पडतं ग तेवढंच भिंत केली त.
हो.
घर मात्र छान आहे सोड घर आवडलं मला मोठे मोठ आहे.
त्या बरोबर त्या हिशोबा
होय. पाहून ते आलं केलं तर बर.
बरं पडतय मोठं आईस पैस हाय.
आमचं जरा आकुडकूड झालंय आता मी तर नाहीच म्हणते वरती बांधकाम काढायचं आणि मग जायचं म्हणते.
होय चालत त. तं कोणतं पाहुून आले की बसायला यायला पाहिजे.
हा, आता ती आता कसं होणार माहिते काय, हॉलच तेवढा आमचा, आणि हॉलमध्ये लईत लंई बघ अ झोपायलातेन राहायलातेन माणसान आले कि लइत लइत चार झोपतील, त्यात ते सोपा तेन बसवला तर, काय जागाच नाही हो.
झागच-
मग ह्यांना म्हटलेय वरती काय करायचं दोन किचन आणि हॉल हॉल मोठा काढायचा किचन छोटा. काढायचं म्हट आणि त्याच्यावर दोन बेडरूम काढायचं. म
होय होय, चालतय की, आज फक्त राहाया चार पाच जण राहया सारखे,
आणि आता आता काय, लोन आता, हाय तरी नाही म्हटलं तरी एक सात लाख रुपये लोन आहे अजून.
व्हय.
हा, सात लाख रुपये हाय, म आता आमचा तर विचार चालू हाय, दिवाळीपर्यंत हे करायचं म्हणून, दिवाळीपर्यंत एक एकत्र भरायचा हप्ता, दिवाळीनंतर त्यांचा सेपरेट, आपला सेपरेट करून घेवा, -
होय चालतय की, बरं पडतंय अगं तसं.
तीन लाख, साडेतीन लाख, आता दिवाळीपर्यंत नाही म्हटलं तरी, अ सात लाखपर्यंत येईल वाटाले.
हा हा.
सात लाख जरी राहिलं तरी म्हटल, यांना साडेतीन लाख, साडेतीन लाख, येते म्हटलंय. अगं बरं पडते ग, कसं व्हायला माहिती का, एकत्र लोन केल्यात त्यानी पण जबाब दारीेणं त्यांचा काय नऊ हजारचांच हाप्ता जाते, आणि आमचं हे घर पण बघायचं, आणि तिकडचं काय तोडमोड, ते पण बघायचं. दुरुस्ती पण आम्ही तेच करायची, आम्हीच करायच इकडन दहा हजार महिना, त्या घराचं भाड भरायचं, लाईट बिल भरायचं, आणि घरातला बाजार आणि करायचा.
म संगळं लोढ होतय ग.
लोड नाही लईच लोड होतय, मग आता ह्याना तर सारखं सारखं, किती हे करायचं. तर आणि हे नाही म्हटलं तर तीन हजार रुपये देतात महिन्याला. तीन हजार रुपये देतात मला, खर्चाला. म त्यातलं मी खर्चातलं, भीशी एक लावलोय. आणि पोस्टात एक भरतेय दुरुवाच, आणि दवाखान्याला ते ना, हजार रुपये, दोन हजार रुपये, असं ठेवते.
ह.
माझ हे संपत आलय, चार्जिंग. स्विच ऑफ होईल. हाय तरी, तुझं मिनट झाल हो पर्यंत राहते सोड, तीथन मग कळायला पाहिजे बंद होते काय होते. ते रुपालीचा पण फोन आता मगाशी, तिला एक करायचांय फोन. काकीन ते काय महीती, तिथं बसल तिथं रेंजच नव्हती.
होय चालतय की दोन मी
बघ तुझ किती झालंय, आणि टायमिंग त्यांच्ये सबमिट करत जा काय?
होय होय.
हा.
ठेवू का म झा
चालतय.